हॅलो.
बोला काय काय काय चालय हा बोला काय चालंय.
हा काही नाही तुमचं काय चाललंय.
काय निवांत आहे मी आता फ्री आहे मी.
हा हा हा.
मग काय आणि बर आहे हो एक जेवलो. हो लवकर आता दोन तास झालं तर आता बी दोन तीन दिवस होटते आहे मला.
हा हा हा.
प्लॅनिंग करावलंय मी.
हा कुठे जाऊया.
इकडं पुण्या साईडला जायचं म्हणतोय मी तुम्हाला काय आयडिया.
अ तुम्ही म्हणाल तिकडे जाऊय की पुण्या साईड ला कुठे म्हणजे
पुण्या साईडला लोणावा साईडला चांगला आहे लोकेशनचा तसत. ब्युटीन चांगलं आहेत नॅचरल सगळ चांगलं आहे‌. माथेरान साईटला तेन चांगला ये.
हा चालतंय की. जाऊया की कधी जाऊया मग हो अक्कलकोटला जाऊन आलोय.
हा हा हा हा.
हा अक्कलकोटला बि छान ये तुळजापूर पंढरपूर हा देवस्थान आहे स्वामी समर्थांचे
हा हा हा बरं तुम्हाला वेळ मिळेल काय पाच चार पाच दिवस
हो मिळेल की
चालतंय मग प्लॅनिंग करतो आणि जाऊया बाकी आणि काय
काही नाही कॉलेज झालंय आता घरीच असतोय पुढे काय फॅशन डिझाइनिंग करायचं म्हणतोय
हम हम मग चालूय काय नाही काय बघितला का नाही
होय आता क्लास वगैरे करायले होय तुमचं
माझं काय झालंय डिप्लोमा तेन झालंय माझा डिग्री काय मी आता जॉब वॅकन्सी निघल्यात दोन तीन ठिकाणी अऍप्लिकेशन टाकलेलं आहे
हा हा
बघूया आता काय कोणता कुठल्या लोकेशनचा रिप्लाय येतो बघायचा आणि जायाचं
हा चालेल की
माह्या डोक्यातच बिझनेसच आहे जॉबच हा चांगलं आहे तेच कि बिजनेस करून टेक्स्टाईल हा स्वतःचा असल्याला चांगलं ये ते काय जॉबच काय मला पटत नाई ते इंडस्ट्रील मध्ये टेक्स्टाईल मध्ये केल ना माझं डिप्लो झालाय म त्यामध्येच बघणार आहेत
चालतय की होय चांगलाय हम् ह् ह्
करायचं मग आता काय करणार कारण जॉबचं काय मला ते पटत नाही
होय आणि आता ट्रेंडिंगला तरी म्हणजे हेच आहे बिझनेसच आहे जास्तीत जास्त
बिझनेस चांगला आहे हो किती प्रॉफिट होईल ते आप ह तेच की नुकसान झालं तर आपलंच
होय होय स्वतःच असलेलं बरं होय
म तुम्ही काय फॅशन डिझाइनरच बघितल का कुठं काय
होय शिवण क्लास वगैरे केलाय मी
हा हा
हा मग करायचं त्यातनच काहीतरी बिझनेस सुरू करायचा म्हणतोय असच क्लास वगैरे घ्यायचे आणि अरे वर्क एक करायचं कारण की आता आरेवर्क पिण जास्त चालतय ना नवरींच्या ब्लाऊजला ते
हा
हा त्यामुळं ते करायचं ठरवलंय
चांगला आहे सोडा तुम्हाला त्यातच हे काय त्यात इंटरेस्ट आहे काय तुम्हाला
होय होय त्यात इंटरेस्ट आहे
चालतंय करा मग करा चांगलाय मग आपण जाऊया कधी वेळ मी फोन करेन तुम्हाला म्हणजे सांगेन तुम्हाला मी भेटून बोलू आपण मग कधी काय जायचं काय बघूया तुम्हाला आणि कुठल्या काय आयडियाला सांगा
अ वॉटर पार्कला जायचं होतं खरं आता तस वातावरण पण राहिलेलं नाही पाऊस कधी पण पडू शकतोय ना
होय पावसाचा सीझन चाल झाला आता आता काय उपयग नाही
हो होय
त्यापेक्षा आता कुठं तर चांगल्या लोकेशनला गेल्याला चांगलं
होय चालतय की होय चालतय की होय. होय चहा, नाष्टा झाला.
नाही घेत नाही मी च्या तेन.
हा हा हा!
शक्यता हाय. हा कॉफीच घेतो, पण आताच तसं अ काम आवडलं की नाही. मग बघायचं काय त्या. मग बसल्याला म्हणल बघूया. काय, केवाल्या तुम्ही काय नही.
हा हा हा ह!
तुमच काय ट्रिपला, तुमी कुठ जाऊन आले नाही काय मे मध्ये पण.
नाही त मधीच गेलतो आता, एक महिना झाला. अ अक्कलकोटला गेल तो.
जाऊन आलाय का?
होय, होय!
काय, काय त्याला मी का
अ अक्कलकोटमध्ये. छान आहे म्हणजे देवस्थान, स्वामींचे छान आहे तिथं. आणि प्रसाद मा म्हणजे, माणसं खूप प्रमाणात येतात ना तिथं.
हा आणि काय बाकी, आणि काय तिथं बघण्यासारखं.
बाकी तिथं. काहीतरी शिवलिंगच काहीतरी, आहे भौतिक तिथं.
एक वेगळा पॉईंट तिथंच. अ किती वीस, का तीस, किलोमीटर आहे काहीतरी.
बघितला, का नाही तुम्ही म.
नाही, नाही तो बघताच आला नाही. त्यामुळे तिथे एक जायचंय. छान आहे, असे एकशे सहा, का किती शिवलिंग आहेत.
इथून किती वेळ लागतो तिकड जायला म.
काही अर्धा, अर्धा तास लागतोय बहुतेक.
हा हा हा!
कीथून, हिथून म्हणजे आमच्या इथून का आक्कलकोट मधून
आपल्या ईकडून
आपली इकडून बराच वेळ लागतोय खरा.
मग कार, काय कशाने गेलता तुम्ही?
आम्ही गाडी करून गेलतो.
कोणती मोठी होती का फॅमिली गेलता काय बा
अ नाही इथलं शेजारी, वगैरे हा. त्यांच्यासोबत गेलतो.
मग काय किती, खर्च किती आला तुमाला?
खर्च तरी एका व्यक्तीचा पंधरा पंधराशे पर्यंत गेला.
हा मग जेवण तेंन.
खान पिण होय आमचंच
म तिथं काय जेवणतेनं केला काय मग बाहेरच.
होय प्रसाद होता खरं तेवढात टाईम नव्हता नाही त्यामुळ आम्ही बाहेरच खाल्ल थांबायला टईम नव्हता त्यामुळं.
बाकी आन पुढं काय मग. लगेच ले स्टे घेतला काय लगेच आला तुम्ही म
नाही लगेच आलो तरी पहाटे चार वाजले यायला होय. पहाटे चार वाजले तरी यायला.
हा हा.
जास्त वेळ झाला ना त्यामुळे होते तरी तुळजा पूर पंढरपूर पिण होत त्यात त्यामध्येच
मी केला तळापुर केला.
होय केलं पंढरपूर पूर तेण केलं.
तुळजापूर पंढरपूर मध्ये तर काय ते ह्यालाय काय तुळजापूर ते देवीच आहे ना.
होय होय देवीच हाय. होय होय चांगलं ते पण
म तिथून लांब आहे जवळ आहे मग अ अकुलकोड मधून
अक्कलकोटला जाता ना आहे रस्त्याला त्यामु आम्ही ते पॉइंट करत गेलेलो. कारण की हा आकलकोट खूप लांब आहे ना.
हुं पहिला मग कोणत केला.
पहिलं केलं पंढरपूर मग केलं तुळजापूर आणि मग अक्कलकोट
हा शेवटला आककलकोट केला व्हय.
हा होय.
मग आणखी आण आणखी एक आहे ना तिकडे घानगापूर म्हणून
होय पण नाही ते लईच लांब पडतंय बोलल्लीत. म्हणुन मग कॅन्सल केला.
बर.
होय मग मुक्कम म्हणजे स्टे असतात तर मग चालला असत ना.
होय होय नाही त्याला खूप लांब आहे त्यामुऴे थांबा लागला.
होय.
मग इकडे आपल्याला इकड मुर्डेश्वर साईड ला करर्नाका म पण चगलाय म्हणजे शंकराचं बघायसार काय चांगलाय.
हा हा हा चालतंय की तिकडे पण जाऊया.
तिकडे पण जाऊया मग चांगल समुद्रामध्ये आहे चांगल्या मूर्ती बघायसारखं चांगल आहे जात. त्याना मग आपल्याला अ इकडून जावं लागतंय गोवा साईडन जता ना गोवा पण आसतो. सगळं बघायला मिळेल बोायच्या पुराचे दोन तीन दोन चार पॉईंट चांगले आहेत बघायसारखे
हा चालते की वन डे स्टे झाला तरी चालेल छान आहे ना.
स्टे होणारच तिकडं कारण ते खूप लांब आहे जायलाच बारा लागत.
बाप चालतंय कि
त्यामुळे जायला यायला आपल्याला जायला दिवत जातोय दुसऱ्या दिवशी यायला. फीराय ला एक दोन म्हणजे एक दोन दिवस बघणार दुसऱ्या दिवशी आपण निघलं तर रात्री दुसऱ्या दिवशी रात्री बारा एक वाजून पण आपण घरी येतो इ परत.
होय चालतय की
चांगला आहे तिथं पण शंकराची मूर्ती आहे बरोबर किनऱ्या साईडला नदीला आणि येताना एक ते केरळ पॉईंट एक आहे केरळ पॉंट समुद्रात सांगघ.
हा चालते य की जाऊया मग आणि काही ठिकाणी असली तर मग सांगा. होय चालतय की
तर जास् पण झाले ना मग आपल्याला कॉन्ट्रीब्युशन ला बरं पडते.
होय चालतंय की सगळी मिळून जाऊ मग
ह सगळे मिळून जाऊ मग बघूया का कार्यकुस्ती घेऊ.
हां चालतंय की करूया काहीतरी काही नाही बघा. हो निवांतच आहे सध्या तरी
मग आता तुम्ही हे प्रॅक्टिस करता का
होय करतोय की होय प्रॅक्टिस करतोय सुरूच आहे
झाले कि जरा बरं पडेल ना
होय त्यामु ते कस लक्षात ठेवण्यासाठी प्रॅक्टिस सुरूच ठेवल्या म्हणजे अजून काहीतरी नवीन डिझाईन वगैरे आली त्यातर ती पण करता येत्या ना होय खूप आहे
लागणारग ओ ओल्ड फॅशन ओल्ड डिझाईन क गेला
होय आणि आता जास्तीत जास्त आरेवर कट ट्रेंडला आहे
हा हा
म्हणजे सिम्पल जरी काही फंक्शन असलं तरी आरेवर काही वापरतातच
तेच की आता काय तुम्हाला ते मान्सून चालू झालाय आता सीझन कमी आहे तुमच नंतर आता मग हे मान्सून पावसाळा बंद झाला ना मग तुमचं सीजन चाल होते सग ते सण तीन चालू पुण्यात फास्ट त्यावेळे तुम्हाला चांगलं हे होईल की चांगलं ऑर्डर तेन मिळेल आणि त्यात शिकायचा मिळेल हा
होय
बघा मग काय काय तुम्ही पुढं करणारयचा विचार करून करा
हो
आणि ते मी फोन करेन मी तुम्हाला सांगेन मी हो हो करना
हा हा चालतय हा हा चालतंय की भेटूया
ह् चालते मग ते हे क सांगतो तुम्हाला मग कुठं जायचं काय काय पॉइंट आपण पहिला फिक्स करूया मग काय काय करायचं काही नाही बघुया मग कुठलं सोपल सगळ्याला सुटेबल कुठलं होते हायोजन जास्तजन आलं किनाय आपल्याला बर पडते चालेल चालेल चालेल चालेल चालते चालते ओके ठिउ हा हा च
हा